येते आवाज.
हो येऊन राहिला आज मशीन काम काही केलं नाही का मग
नाही आज जीवारला तर हात की नाही हात दुखत जाय असतो खट्टाकू टाकू हात दुखेने परवा शहरात गेलती की नाही.
खवटी न त गेली काय.
वोटी तर केली त पण ते असं फिट झाल ते थोडीशी वोटिंग ते हात पुूर टाकाला केन काढायला केवा. त्याच्यान ते असं भारी गेलं थोडस पण कसं आहे आता दररोज गेलं नाही की हे होते ना हो नाही तर आता पहिलं तर महित आहे की तुम्हाला दररोज करत जाऊ म्हण.
नाहीत काय तर आता ते लई दिवसाच बंद पडले नाहील्या. ते म्हणजे कसं आहे आताात आल एकटी बहीण घरचं करशन वावरातलं करशन नाही काय काय करशील होते ते नाही तर केल्या काून नाही जात
जा पण असं वाटते काही नाही लेकर शाळेत गेली की काय हय केली जाते पण मग ह पाय एखादा. व स्वयंपाक राहते कपडे राहतात पाणी भरशीलन तर तू समजा घरी कोणीच नसते ना नळ आले तर. म्हट परवाच्या दिवशी मी घरी नळ गेले दोन दिवस हरच पाणी आणला लागलं म्ह पाणी नाहीये.
नाही बरोबर आहे ना एकट्या बाईच सम समजते आपल्याला काय हाल होतात.
हा त्याच्यानी मग. तेच ना त्याच्याने मग एखादा ब्लाऊज घरीच काढतो. दोनशे रुपये तसेच कमावले की जाय तिककडे आता घरचे कामही होत जेवण खाणं स्वयंपाक. ए होती बी आणि लागे की होती. त्याचच्यान मगलज आहेन ते. मग मी काही एवढं आहे. हा दिवसभराच मी तीनशे रुपयाचा एक ब्लाऊज तसही काढतो.
कस काढत बस झालो. आता म मिस तर करू किती पण आता माझे न जमून नाही राहिला. म्हणून या वावरातलं त्याात त्या वाातलं हे पाहिण ते पाहिण नाही तर मीत पहिलेला आता मा होऊ नाही राहिला इतक्यात बंद के तर हे डम पडून राहिलं ते म्हणजे कपडे ये नाही बंद झाले
हो ना हो ना आता कसं शिवलं नाही तर
हा नाहीत मग ते शिजर झालं तर त्यांच्यात आरती च्यागती तर मग ते बंदच पाडलं मग बारा महिने दोन वर्ष
हो तुमचा शिजर होईल आहे का
हो या वैभवी जगती ना आरती जागती. द दोन जर झाले ना मला आता ते पाहता सध्या काही नाही वाटत पण पुढे पाहाय ना पाठ दुखती.
मग पुढे पैसा किती भरी जातय. तुम्ही तसं बई ताई तुमंच शिजर व्हाल का नाय तुम्ही जास्त नादी नका येत जाऊ मशीनच्या
मी जास्त नादीच नाय येत नाय सोडेला आहे बाई मी नादी नसत येत आता. आ जाऊ दया कुठे बसता नादी लागत आपल्याला काय पोरगा आहे.
ताई की लयच बेकार काम आता तुम्हाला साधं उदाहरण सांगतो मी समजा जर आपण न समजा तुम हो नाही तर काय. आता मी तुम्हाला साधी गोष्ट सांगतो की समजा आपल्या घरात आपण नवराबायको आणि आपले लेकर आहेत की नाही समजा त्या गोष्टी आपण आपल्याला स्वतःचे जे
रेंज व रेंज हॅलो हो हो थांब हो बस बस आता येऊन राहिला
होव का म्हटलं कसंय माहित काय आपली काळजी आपल्यालाच घ्या लागते कस कि बा हा मंगकेश ना पण आता आपलं साधं बीमार जर पडलो की नाही माणूस आपण जर साधं बीमार पडलो समजा तर आपल्याला कसं दावाखान्यात आपल्याला कोणा नाही म्हटलं की चालंत का दवाखान्यात आपल्या नवर्‍यानि ही नाय समजा आपल्या म्हणतात पण माणंस माहित आपलं चगलंय पण समजा एक शेवट आपल्या माणंस आपल्याला दवाखान्यात चाल त जरी म्हणटल तरी आपल्या स्वतःहुन जाव लागतयं कारण कस हाय माहिती आहे का बाई जर समजां तंदुरुस्त असल तर आपल्या घराच सगळ कामही अटूपू शकतो आपण हा लगे आपल्या समजा जेवणार खावनाचं जेवण बनवणं लेकराले पायणं हे ते प आपणच झोपून राहाशी तर आपल्या घरात बी कोणाला काही येत नाही समजा कोणी करू शकतो कत नाही आणि काहीच नाही त्याच्यान मी तुम्हाला थोडसं जर असं बरं नाय वाटलं की मी जातो बाय दवाखान्यात की आता काल मला आहे मग तेच ना काल मला एवढा हात दुखे आज तरी कमी दुखू राहिला काल मला एवढा हात दुखू म्हणतो तो वाताचा कराय की नाही ताई थोडसा त्यांनाही दुखत अशेन तो तर मला एवढा हात दुखे मी एवढी लढली दहा पंधरा मिनिटात हा शिवम आला शिवम म्हने मम्मा पाहून लढतो तू आणि मी त्याला हातावर पाय देतो तर त्याना किती वेळ लोक पोर लेकर शाळेत जायला होते आणि तिही वावरात जायला होते कोणीच नव्हं घरी त मी एकटी म्हणजे खूप मले त्रासत जाय ते शिवूमन हातावर पाय दिले किती म्हणे मम्मा लढू नको पण म्हणे म्हणजे असं आहे की आपलं दुखलं की नाही
मंग या घोट्या पाशी दुखलाशेन तो
आपलं धुकलं की कस आपल्यालाच मुल त्रास होते ना त्यापेक्षा मग आदितच दावाखाना केला तर पुरतय बाय
हो भाई खरंच आहे
कोणही गोष्टीच
आता महा कस आहे म हे सांग मग आता काय खो घरचं दारचं मलाच करणं घर मलाच करण अन लागे वावरात लयले ऐकून येत तिय ती चिद्द न काच्यातही चिद् द्याय लागते असं उभच राहा लागत उभंच राहा लागते अस माल द्यायच्या अस उभ राहा लागते काही करचीन तर असं उभंच राहा लागते आता कटु न असते केळीची तर म्हाला तटे जाऊन उभं राहा लागते किती टॅक्टर झाले काय झाले आपण स्वतः हजर असलो की बा आपल्याला बरोबर माहिती राहयते
माहित काहीत
मग माणूस म आणि ते राहताात ते राहतात त्या कटईवाल्या
हम्म हम्म.
आण मग ते कस आहे ह हा घड घे ते घड घे असं पद्धती सांगाच लागते तेले. नाही ते काय करतात. खाली पडेल असले घेत नाहीत मग काही काही लय बतालायत.. मग आता एवढा मोठा वाढूला एवढा मोठा झाला आणि आता जरा असा कपकलात होत खाली टकला की मग... ते घेत नाही म्हणून मग त्याला घ्यायला लागत तो.
त्याच्यासाठी माघरा लागत तेचा नाही तर काय. ते मनातच आहे भरा तुमचे कॅरेटन न्या.
हो तेच ता मग ती कॉटन झाली की केडी चांगल्या जाड्या जाड्या होत असतील नाही कि मस्त होत असतील केड.
ते मस्त असे लंबे लंबे होतात मस्त चांगले तसेच नेतात ते. अे ढोंमरेण डामबरेण येत नाहीत बई जाळेन जुळे तेला असे.. चिरी बा पाहिजे चांगले लंबे लंबे पाहिज. आणि ताकती जे कटण घेतात. होस आहे ते नाही तर मग ते... ढुबरेन डाबरेन बुटुकलेन बाटुकले झाले की मग काय मंग लय कमी भावात घेतात ते अस..
हा कमी भावाततघेत असतील ना.
हा यंद..
पण जाऊ द्या ना तुम्हाला तरी लय हे झालं समजा नाही काच ना.. काही म्हण केडीवाले पूढे लोढ्यावरले परा.. तुम्ही जिंकले परच जिंकले.
आमच्या दिव गाडीचं नुकसान झालं ना भाई माहितीय दिव गाडी.. नुकसान ना होत त लय मोठी केळी होत ती मले. एक गाडी बाई कमीत कमी दीड -दीड लाखाची जाते. दीड पावणे दोन दीड असं.. तेच दीड गाडी धरून आज दोन लाखाची तेच नुकसान व्हायल. दोन अडीच लाखचं.
भावना पण तही हे बाकी..
ना चुकले फक्त अडीचशे कॅरेट दिले ग.. आता भाव आहेत की नाही ना चुकले अडीचशे कॅरेट. ते एक लाखाचे होत झाले.
मगपर हे.
हो दो दोनशे कॅरेटच समजा पण तो दोन नंबरचा मलायथ.. तेन चाळी ग.. पण हा मग ते ना आता हे शेवट आहे ना आपलं जरा सगते दोन नंबर मारतातच.
हा हा पण तरी मग समजा किती केळी पेरली आपण. त किती वेळेस माल निगते ताई.
तो काय अ सातव्या महिन्यापासून घड चालू होतात. अ ना मंग आ.. अं ते घड चालू झाले की ते तीन महिन्याना.. कटनवरी ते.
हा.
हा त्या. आता माग पुढे माग पुढे पडतात ना एक सारखी थोडी जणते ते.
नाही का.
नाही एकसारखी नाही जमत मागं पुढे माग... पुढ झाड गंज तापते एका दिवशी एक अ.. एका दिवशी इतके झाड जणतात थोडी काही. ते माग पुढे हा रोजचे रोजचे दहा बारा रोजचे दहा पंधरा. ता आपण का पाो त्याचा मालक आवाज घेऊ पाे ऐकू नाही हो
खरे मग ना तो त्या त्यात समज त्या सचनई ते मर तरी वाटते अस
आच्या बारा बाराच्या पुढेच दणते अशी आणतात
हो काय
त जो घर पडतेे की तता ते ह आपलं बेण काय आणतात ते कंबय तर ते बारा वाजताच्या पुढे अदंत देशी
साहेबण
हा ते असे आपल्याला ऐकूच येत नाही मालकांना आवाज घेऊन न त्याचा
हा होऊन ते जले सस्त त्याचाले सस्त समधा
हम्म आता आमच्या घरी पहिले केळीच होती ना भाई व आता आमच्या घरी पहिले केळी होते नाहीले अनुभव आहे ना मग ये ना एकसारखे आता लोक केळी तर जीवन गमाला आहे हे आता मलगन झालं हे अलग अलग वावर भेटले आम्हाला त्यापासून आम्ही हे पराट पोराठीी निशांंग पेरडाळ नाही तर याचं केळीच जीवन जायाला आहे ना बा आज लोक पराटे तिकडे आहे ना पाचक्कर आहे ना या माथ्यावर आहे एकर बर तिकडे आहे साडेचार एकर
हो काय
ह चालल या पा कालून चालवाय ना हो काय जाण मग पाया न त्या पारथच्या घरी त्या नवरीला नणं चालू अस ना बाई हो ते आता साडीने सुनाय तो साडी न जाण हम्म
हम् हो पोटेल हरी खूप
अं
कुठे हरीिक म्हटलं खूप काही कार्यक्रम असत की पायाचा
प्र्रयतीनां
कारण की लेकरराईला कुठे कार्यक्रम असला की फार हारी घेते मापोरले तर ते याची खूप नवई अं पंक्तीची खूप नावई जेवणार नाही ते पंखी पण तिला पंतीत जायचं म्हटलं ह हो बस बस तेच ना पण ते ल एवढी न होईल ते
प पता
एवढी ना हा एवढी लोई होती की कुठे पंगत असले चाल ना मम्मा ते त्या दिवशी काय होतो तू खरम काय काहीतरी होतो प आताटयत तर मई पूर्वी पण ते भजनांच्या बाया सांगेलचतील मई पूर् पण तुला सांगलच कोण नाही तू तशीच चाल आता तुला सांगलच नाही पणे चाललं म्हणे तू तुला सांगलंच नाही कून नाही सांगलं कून नाही सांगलं नाही म्हटलं बाई मी काही भजनात जातोसत त्याच्या मला काही सांगलं नाही तेला हा बाया बायाज त्या भजनाचे आता कोणाला लावू आपण हो झाले झाले झाले ना झाले ना बरोबर
फोन येऊन राहिला कोणाचा आहे काय माहित